काऐकवाले.
हा याले.
काय करालीस?
कय बसल मेहली हात
जेवढच नाही.
हम् जे बोलतझ
झालं ब झा पण उपवासच कराळ झालं.
हम् ह मा क दिस
काय नाही बसलय ब मी तर
ह ह.
आणि का काय म्हणतेस.
काय नाही आहेाय म
काय जलावरलं सगळं.
हम् आर्ल
हम्. जी जू
गेला ते नाही चकुडीला
हम्म. कामावर
हम्म.
विचारलो मी त्यांना तिने मुललीत मला नय संध्या कर बीजय आता
हम हम. काात्र कामस म
हम्म. सकाळी केेन तर माई तू ठेवलीस फण त्यांना विचारलं. अंघुळ केलं आणि विचारल नाही म्हटले विजय मी नंतर कर म्हणले.
हम् हम.
आजच पूर्ण करायच्यात नाही सगळ ते
अ ह.
हम्म तेच पूजा आम्ही केलेली मला
मराठीत एवढंच काय आहे
ते कन्नडचं काय माहित नाही नाही कन्नडच त्या हच्यात मेशीज काही आलं नव्हतं
हम् हम्
मराठीजमेशन मिक्स झाले म्हण माझ्या जवळ ग्रुप नाही त्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्या सांगितल
हम् हम् हम्म हम्
हम्म बोलकीे
काय नाही उघ आहे पाऊस पडाला
उस मगाशी मगशी उतात आणि बघ
आमच्या पीपदमपता काय बदलत
हा
हा
काय करा घरातले
अ नाही.
हम्. ह काय पूजा मही घरात काय करत नाही म्हणे काय तेच पल करत नाही म्हणे काम त्यांच आ आतच करत म्ह
हां
ब मता काय नाही नि म्हून मेडिकलला तेवढं जातो जऊ मग तेवढं हे तेवढं करतो सर्वज्ञच तेथोडं बघतो झालं बघलं म्हणलंग आता आत् आहे म्हणलं पहिला पच नसतं अस शोभा आहे म्हटलं आ जा कुणा लावतच नाहीत म्हणल्या करतातच म्हणलं आपणच मला मला म्हणले असं माझ्यासारखं सासू तुम्हालाच भेटू नये म्हणजे माझी सासू त मला असं वाटत की माझ असं म्हणत मला कि मला आदर वाटते असं की बस म्हणजे आल्या आल्या म्हणतात की बस जे
हं
असं म्हणतत कधी जिवाला जेवाला के्या
हम्
असं म्हणत्यात म्हणून ते हम बर म्हणल्यास शाळेतली जरा काढलीच शाळेला पहिला अस म्हणजे असं हे होत अस आता सगळं बदललंय बोल की हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो